का सुट नाहील्या की सुपेल उ नाही
अरे काल नव्हतं होत
ह
काल आणण्याचा पण येर होत होता ह म्ह तर काल एकच केला आण अन्यान कल एकच केला
श कात श
इग
त्यो लेका प्रतीक बघू
आह
प्रत्येक
प्रत्येक वाक्य कर.
काल नेमका
लग्न केल की भावाच केल
आं
भावा बर केल.
भावा बर
तरी पण आवाज येईना.
काय टका मका बघतोय.
ना कशाच टेन्शन
त्यो पण लावणार आहे वाटत क्लास
आं
त्यो पण क्लास लावणार आहे ओ.
क्लास लावणार आहे तर कुठला त्यो लावतोय तवा त्यो जा वाजला गजल आर पारवा दिवशी ते आम्हांला बोलवल्याल त्या दिवशी
मसाले
याय काय आलीच नाय.
हं ही शिवि हाय होय.
की नाही काय बर होते ज्येव्हां सरांन बोलावलेल परवा आणि म्हणल फोन करतो परत तर केला असेल
तिथून सकाळच जाणार ना, काय मग
आ.
जावाई केल तुला फोन.
अरे येम होतीती एक अधिकारीच्या पोरान पेप पर सोडवलेला का नाही, त्यान फोटो काढल्यात.
मग.
त्यांना फोटो काढून पीडीएफ पाठवल्याल.
आणि म्हणल, आता साडे दहाला एवढे लवकर आताची उठ हा अकरा पर्यत जाऊ म्हणला, अकरा बारा पर्यंत. परत काय, फोनच केला नाही.
त्यो व्हय त्यो लहरी काम हाय तेज, लहरी
आणि भाऊ तर म्हणतोय, काय येत नाही त्यातलं तर कशाला द्याचे.
भाऊ, पण बरा हाय तुमचा.
आह.
करा, बास ठेवा म्हणतोय करतोय सगळ्या.
हे मध्येला तेजा दिदीन दिलती वाटत.
बरं आहे का? होती ना.
हम्म,
हम्म, एका बघतेत काय?
हम्म, आवाज येतोय व्हय?
हो
आणि कसं घालणार होतीस मग?
ज लत
उद्या आता करेन अ उद्या तुझा करतो करूया उद्या तुझं करूया.
करे. च
त्याच्या नंतरचा टास्क घेत त्याला बाहेर याल.
केसता का ज पर कॉल बिल नाही ना.
नाही र कॉली ना.
परत काय तर तीन हजार फॅ तर रकोडी जाई काय नाहीये. हो काही तर. विचार कर विचार.
खय पडूनला किती भेटतील.
काय माहितीचं काय एकदाम तीन चार हजार.
होल.
तयारी चल रही ह ह.
ना.
अर्थहेर घसली झाली बघ त्याच्यांतर मंतर व. काहीतरी पाणी उडवायच काहीतरी गेले.
हा निडवाळ केले ह पण त्याला ह केला त्याला हॉस्पिटल न आण हो.
हॅलो!
फी पा बघतो आहे म्हण आ फी पा बघतो सोय.
बघतो क. घ रात्री बघितली.
कुठला नाही बघ त.
तरासाली किलो.
कशावर टी टीव्ही वर.
टीव्ही वर कुठलं दिसते?
मग कशावर होस्टार.
असल कुती तर वेबसाईट काढायची. अरे जी पहिलं ती चर्चेचा वेल म म्ह.
व एफ बतो बघत वर्ष नाग आलो.
हम.
तुास्तचच.
अं.
वएफसीस बुक कर सरकार.
ह. ह.
हो, हो.
असं ठेवलं तर असं ठेवलं तर मोकळ. असा बिना बोलता कठोरता ना.
हो तसं पण काय तर बोलण पाहिजे म
त्याला माग मी किल्या एक स्कीम हा पी प पिलो.
रेकॉर्डिंग.
हम्म.
टू साईडच पण येणार हाय.
नाही दुसरीेकडचं नाही च चालत मुस
एक कॉल करून बघ की?
केला.
हम्म.
तीन, चार केलेत.
मला सांग बस की कॉल ठेवलं.
आई. तीन, चार केलो. पण भेटलं पाहिजे ना त?
आ
त्याच बी माय बरोबर.
टास्क कंप्लीट होतोय नव का?
होईल कंप्लेंट होईल.
बग भेटत नही.
टास्क झाली की कंप्लेंट अठरा झाले माझे.
माझ आता तिसरा चालू हाय यो.
हॅलो. अनिकेतच कर की बोलन
झाल की ते
आर तिसरा चालु आहे माझा एका माणसाला पाच करू शकतो.
आपलं किती झालं? दोन झालं ना.
तुझा दूसरा चालू बाहूकर केलास काय का नाय?
भाऊ बुर करायचा आहेत भाऊला बोलावतो की
तिकडेचं भागवू.
बस म बेध फोण
जवळ च्या बाजूला असत्या नवं
राती किती दिवस झाल अन्या हिकड हाय र?
आठवडा झाल की नाय मग? आठवडा झाल.
आता रूमवरच राहतय काय र?
मी आलतो ना त्या क्लासला शेवट.
कधी?
अ ते गॅस चालू राहिल होत
काय झालं?
तवा तवा बस गॅस गॅस चालु राहिला होता माझ्या कडन रमण तवा तवापसन नाही. गॅस न्हवता चालू.
म
पण आम्ही ठेवलहुतान अन कॉपी करायला पाणी ठेवलं हुत
हं.
माझ्या ध्यानात न्हवत की गॅस चालु हाय काय नाय.
बंद
पण गँस बंद, होय नुसतं पातेल ठेवून माझ्या गँस चालु करायच ध्यानात न्हवत माझ्या असं झाल‌ होत.
अर एक वेळ हाय की नाही बंद गॅस परवडत नाय. तो चालू गॅस असतो कानाय तो परवाडेल बाबा बंद गॅस
होय होय हो! बंद गॅस भेटतो का?
चालू गँस ला काय
गॅस
बंद ठेवल्यावर तर काय होणार आहे?
बंद ठेवल्यावर लाईट चालू लाईट जरी चालू केली कनाय तरी ती
हम्म!
लाईट पण चालू होईल कदाचित.
होय!
काल काल लगा किती अंतर आहे कराडात न?
आ!
काल किती आहे कराडातन काले?
तेरा किलोमीटर हाय तेरा!
मला लगा कडेगाव एकोणीस किलोमीटर
त्या घाटामुळच ते जास्त वाटत असल हाय कानाय?
होय!
तेरा हाय हितंन, ते ब्रिज झालाय त्यामुळ काय आता स्पीड सोडायची नाही गाडीची. डायरेक्ट त्या ब्रीज च्या पलीकडचं.
ब्रिज संपतोच का तुमच्या हित पाचवड फाट्यावर?
ठेऊ का फोन ह्यो? हॅलो दहा बत्ती झालेत.
किती मिनटं
दहा बत्तीस!
ठेव ठेव.